हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो हा बोल, आवाज आवाज का येना तुझा
ह होना,
हॅलो,
नाकी मम,
रेंज यीना काय तुला
हा, हॅलो,
हा बोल,
पायत का?
हा येतो-यतो. रेंज पडे ना काय?
अरे अम
तुला,
म मा की आता ज बाहेर जरा कट्टी वसुली पळडल बसले की जरा रेन यीत्या
हा हा हम्म तुमला ते हेज विचारालतास नइ टॅलीचं
हा,
त्यात असं जास्त फरक पडत नाय सोड तुझअ आता तू हे कॉलेजमध्ये जे शिकवत्यात तुला एंट्र्या वेगैरे
हा,
त्याच एंट्र्या तुझ्याअ ते इत पण अस त्यात आपलं त्यात तुज जास्त तर पर चे सेल परत मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड असत्यात आणि सर्विस डिपार्टमेंटमदे तुझ पेमेंट वेगेरे, म ते एंट्र्या तू कं पुटर मदे ते कशा टाईप करणार हे शिकवत्यात तुला. त्यामुळे ते, कॉलेजमध्ये शिकण्यातल फरक पडतोय आणि त्यात फरक पडतोय दोनीत
अरे म कॉलेजमध्ये का आपल्याला शिकवत नाईत म तसं कम्प्युटर वर आपल्या कॉलेजमध्ये कॉप्युटर असून कम्प्युटरवर शिकवत नाहीत मरदा.
आता ते
फुक-फुकट बाहेर हाय की फुकट जर बाहेर पैसे पेक्षा कॉ काॅलेजमदे जर कम्प्युटरवर शिकवल आकाउंटिंगच एंट्र्या कशा मरायच्या कुटलं कुट काय डेबिट करायचंय कुटलं क्रेडिट करायचं काय करायचं तर जे लॅबमध्येच आपल्याला शिकवलं तर काय बिघडतय काय?
आता तेवडी मोठी लाईफ पण नइयाय आपली, एका वेळेस तरी पन्नास विद्यार्थी जाऊ शकत्यात.
मोठी राहून देरे तेवड-तेवड ठराविक ठराविक हेना हे करायच रे जरा जरा पोरांना आता समज आकाउंटचा तास कुठला तरी एक जर सम एकाद, एकादा कुटला तरीअ प्रॉब्लेम ज कम्प्लीट झाला किंवा टॉपिक जर हे झाला तर, सरांना कसं कराय पाहिजे कि, आता ह्या ह्या ठराविक पोरांना किंवा ग्रुपला न्याया पाहीजे रे.
करायला म नंतरच्या तासल तासाला जर दुसऱ्यांना नेलं आणि हेना जर बशिवलं तरी चालतय. असं कराय पाइजे.
तर ते आपल्याला जे कॉलेजमध्ये शिकवत्यात बघ,
हां,
ते तुझं ते ऍनालायसिसच शिकवत्यात. ते फायनल अकाउंट कसं बगायचं, चेक करायचं वगैरे हे आपल्याला कॉलेजमध्ये शिकवत्यात.
आता मला सांग, तुला क्लासमध्ये तेन आता तू क्लासमध्ये गेलतास का नही तू क्लासमध्ये गेलतास बग त्यावेळी तुला विचारलेलं तिथं. की
काय ते?
अं, तुला अकाउंटिंगचं केवड काय काय येतय ते.
विचारलेलं त्यात मेन तुला काय विचारत्यात क्लासमध्ये गेलास तर, आकाउंटिंगचे गोल्डन रूल्स माहित हाईत काय विचारत्यात. गोल्डन रूल्स माईत हाईत तुला? तीन रूल हायत.
विचारलेला का? काय सांगितलेलस तू?
आता सांगताना काही पहिला विचारते तुला, जर्नल एंट्रीज येतात काय विचारतात. लेजर येतात काय विचारतात, त्याची पोस्टिंग येतात काय विचारतात. परत अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स माहित आहेत का विचारतात.
हा,
ते जर का माहित असलं तुला तर तुला डायरेक्ट शिकवायला चालू करतात ती.
आणि जर ते माहित नसलं तर?
माहत नसलं तर पहिला तेच सगळं शिकवतात. नंतरन मग तुझ्या एंट्री वगैरे चालू करतात. आणि पहिला बेसिक म्हणजे, तुला ते सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे सांगतात.
ते, हा. ते काय असणार? सोड प्रत्येक येच्यात. एम एस सी आय टी ला पण तसंच केलत.
होय एम एस सी आय टी वगैरे झाला असेल तर, जास्त काय का नाही डायरेक्ट होतात. तू जर का डायरेक्टच टॅली करायला गेलास तर तुला पहिला ते टायपिंगचे शिकवतात, नंतरन प्रॉब्लेम वगैरे देतात तुला वहीत सोडवायला. वहीत सोडवायचं, ते जर का बरोबर असले तुझे प्रॉब्लेम तर ते प्रॉब्लेम कॉम प्युटर कसे सोडवायचे हे शिकवतात. आणि लेक्चर्स वगरे असतात त्यांचे.
कॉम्प्युटरवर आणि वाहितलं सोडण्यात फरक काय असते?
फरक म्हणलास तर तुझं वहीत सोडवताना कसं तू सोडवणार? पहिला कुणाकडून आले त्याच नाव घेणार,
हां,
म्हणजे एक उदाहरण म्हणून अं
आता समज तुझ्यात आणि माझ्यात चलू आहेत परचेस मी आता तुझ्याकडन काय तर प परचेस केलंय त्याच
आता एक समज तू कस्टमर आहेस तू माझ्याकडने एक कॉम्प्युटर खरेदी केलायस
हा
जर का तुम्हाला पैसे देऊन डायरेक्ट खरेदी केला असलास तर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट होणार
हम
जर का तुम्हाला हे कायती उदारीवर जर का घेतला असलास कॉम्प्युटर थोडे पैसेत वातावरण नंतर उदारी व घेतात त एंट्री कम्प्युटर अकाउंट डेबिट तू तुझं नाव येणार पर्टिक्युलरली
हा
म्हणजे उधारीवर जर का जर घेतला असलं तर ते कस्टमरचं नाव येत ती ते जा त्या कस्टमर न असा असं उधार घेतलेला आहे आमच्याकडन ते खाली कॅप्शन ला टाकायचं खाली कधी आपण विकले कि ति तारीखला विकले आणि कुणाला विकले हेच द्यायचं तिथं मि कसं दिलंय ते, पण लिहायचं कॅश थ्रू दिलं असल, तर ऑन कॅश ट्रानझॅक्शन म्हणायचं नाही तर, अन क्रेडिट.
हा.
क्रेडिट म्हणजे तुझा उदारीचा व्यवहार येते,
आ हा हा.
त्यात तू अकरावी बारावीला तू जर्नल एंट्रीच होत बा आपल्याला.
हा माहित हेय कि त्या.
ते जर्नल एंट्री आपण लेजरमध्ये पोस्टिंग करायचो.
हा.
आता इथं पण तसंच हाय, लेजरमध्येध्ये पोस्टिंग करण्याऐवजी आपण डायरेक्ट कॉम्प्युटरवर पोट टिंग कर ते ते त्याचे.
अरे मं लेच वेगळां आहे की रे, आपण व्हई पुस्तकं सोडून वेगळ आणि कम्प्युटरवर सोडून वेगळंच. म्हणजे तर कॉम्प्युटर येत असेल, तर मग बरं नाहीतर मग काय उपयोग नाही बीकॉम चा.
होय बीकॉमचा आत्ता काय उपयोगच नाही. टॅली वगैरे तुझं व्हायलाच पाहिजे अत काउंटिंग तुला आता कॉम्प्युटरवर करायला यालाच पाहिजे.
आणि कॉस्टिंगचा कसा रे कोटिंग बघितलास का.
कॉस्टिंगच त्याच्यात जास्त तर नसते टॅलीच्या ह्याच्यात. टॅलीच्या याच्यात तुझं कसं डायरेक्ट अकाउंटिंग चा संबंध येते.
नाही सांगाली मी कॉस्टिंग जर कसं कॉस्टिंगच जर मंग अखं अकाउंटच येवढं वेगळं रॅप त्यांचा मं एंट्री कश्या असतील, मग कॉस्टिंग च करतांना आपं-
कॉस्टिंगच करताना त्यांचं काय तर सॉफ- तो वेळ वेगळा असतोय कारण की आपलं, कॉस्शीट वगैरे वेगळां आपण तयार करतोय ना.
हां.
फायनान्स मध्ये येतच नाही, त्याचा काय उपयोग. कॉस्शिट आपले फायनान्सच्या आधीचाच हे काय म्हणलं.
कास्टिंग ला उपयोग सापड-
कॉस्टिंग नंतरचा हे फायनान्सच अकाउंटच डिपार्टमेंट पहिला कॉस्टिंग होतय. त्यानंतर मी तुझा अकाउंटिंग डिपार्टमेंट येते.
त्यात तर तू ऊ तुझी कंपनी आहे समज.
आं.
तुझा प्रॉडक्ट आहे समज कॉम्प्युटर किंवा आय फोन आहे अस समजत प्रॉडक्ट.
त्या प्रोडक्टला तयार करण्यासाठी खर्च किती आला.
हा.
पण विकताना खर्च किती आला आपल्याला आणिई तेए दोन मिनिट दिदेए दीदे किल्ली दे, विचार तिला हॅलो. हॅलो.
हा बोलकी.
हा तर काय सांगाल तो तुला मी आता खरे तू तयार करायला हे समज मोबाईल,
हाआ.
हा तेच की मोबाईल एक तयार करायला समज तू कंपनीत.
हा हा
तर मोबाईल साठी तुला सगळा खर्च लायटीचा खर्च समज ते जोडण्या खर्च परत कामगारांचा खर्च कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी जे हे असतात काही सुपरवायझर्स असतात त्यांचा खर्च सेलिंगचा खर्च हे सगळा एकत्र करून त्याची प्राईस ठरवायची
म
मार्केटमध्ये विकता येईल अशी प्राइस ठरवायची हे तुझं कॉस्टिंगच काम आलं विकल्यानंतर न किती पैसे आले हे सगळं बघण्याचं काम म्हजे अकाउंटिंग डिपार्टमेंटचे येते म्हणजे कॉस्टिंग नंतर ना अकाउंटिंग काम येते तुझ
हम्म
नतेे टॅलीमध्ये बघा गेला सर तुझं अकाउंटिंगचं काम जास्त येते आई ईद कॉस्टिंगचं काम म्हणलं तर त्यात थोडासाच पार्ट आहे कॉस्टिंगचा त्यात
हा हा
ते पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येते त्याचं
हा हा
ते तुझं बेसिक जर का कस टॅली करायची असली तर तुझं मॅन्युफॅक्चर ंग तुला घेत नाहीत बेसिक मध्ये
हा
तुला ऍडव्हान्स वगैरे असं करायला पाहिजे
हा हा हॉटल नश आहे ना एवढा असेल वेगळं
फरक पडतोय त्यातले तो आता कॉलेजमध्ये जे करणार आणि कॉम्प्युटरवरर किंवा कामावर गेलास क निड तर तिथं ज्या अकाउंटिंग करण्यास त्याच्यात लय फरक पडते
म्हणजे टाले आता कर्स करा लाव लावून का क्लास म आता त्याले ना काय पणे
तर तुला कस कॉमर्स करायलाच म्हणलं टॅली वगैरे यायलाच पाहिज जे
तर नाही आता कोण कप्युटर टॅलेज यायलाच पाहिजे पण कॉम्प्युटरवर अकाउंट इथ एंटर मारता य मग उपयगच काय बडा
होय कॉम्प्युटर वर करता येत नसलं तर मग तुझं हे डिग्रीचा काय उपयोग नाही
हम्म बर चालतेय मला पण एक काम माहि मी नंतर जरा फोन लावतो आणि अजून जरा मला माहिती पाहिजे
चालते चालते ठेऊ काय
चालते ठव काय
हा हा